हा बोला
हा बोला आता हो हो येतो येतो तुम्हाला
तो आवाज
हा हा झालं चहा पाणी वगैरे
हो झाला चहापाणी तुमचा
होय होय आमचं पण झालं. तेच आता फ्री होते, म्हटलं तर कॉल करून बघूया. कोण भेटतेय काय? बोला मुंबई जवळ हाय. तुम्ही राहायला म्हटल्यावर
हो भरपूर भरपूर ठिकाणी हा.. हा.. हो या या इकडे या नक्की ह ह ह इथे शे फिरण्यासारखं आहे भरपूर मुंबई म्हणल्यावर फिरायचंच पूर्ण सगळं ठिकाण आहे भरपूर फिरायला आणि इथे आपल्या जवळच गेट वे वगैरे सगळं सगळं जवळ आहे, सगळं फिरून झालय बघा हम्म, तुमचाच कोल्हापूरला काय काय ठिकाणी फिरायचेय
ज्योतिबा मंदिर
हो ज्योतिबा आम्हाला हे आहे कुलदैवता आहे, आम्ही आम च असतं येण जाणं सारखं तिकडे.
होय काय? हम्म हम्म हम्म हम्म, आला कि या म आमच्या इकडे महालक्ष्मी मंदिर म्हणजे कस शक्यतो हा हा.
महालक्ष्मीला आमचं झालंय एकदा दोनदा झालंय येणं जाणं. छान मंदिर आहे ते पण हो. आमच्या ऑफिसच्या ट्रिप वगैरे जात हो का जवळ आहे का तुम्हाला भरपूर? हा का मग मस्त. हम्म आम्ही हा किती छान ना म ग आम्हाला हम्म आमच कस माझ सांगली माहे हे आहे ना सासर मग त्याच्यावरून कस शिथून जास्त हे होत जास्त किलोमीटर पडत ना लांब पडतो कोल्हापूर लांबाला
होय, बरोबर आहे की होय आम्ही काय सहज तिथं गेलो ना त्या एरियात वगैरे काही काम असेल तर जाऊन दर्शन घेऊन यायचं. होय होय, ज्योतिबा पण एक वीस पंचवीस किलोमीटर असेल. एवढं काही लांब नाही म्हणजे कधी पण जाऊन येऊ शकतो असं पण आम्ही तिकडे कधी येत नाही ना ते असंय का? म्हणून म्हटलं, नाही नाही तुमच्या इकडं
अच्छा अच्छा मुंबईला मुंबईला म्हणताय का? मुंबईला येण्याची सोय नाही, आता सध्या भरपूर गरमी आहे.
त्यामुळेच तिकडची सगळी लोक इकडे यायला लागल्यात सु
हा खरंच, खरंच, खरंच एवढी गरमी आहे ना काय तुम्हाला सांगायचं. हो गावाला एवढी होत नसेल गरमी?
तरी पण आहेत कि ओ. टेम्परेचर आहेत की
हा पण आता मध्ये पाऊस झाला ना त्यामुळे एवढी नसेल सहसा. हम्म इथे हा इथे मुंबईत कसं फक्त हे हो तेन अ म्हणजे ढग येत्यात. पण पाऊस कसलच नाही. त्यामुळे ढग आल्यामुळे कसं जास्त टेम्परेचर वाटतं. हा त्यामुळे भरपूर गर्मी होते आओ आणि आ मी इथेच आहे मुंबईतच आम्ही गेलोच नाही शिकडे मामाच्या गावी वगैरे काय तस काय नाही आम्हाला
हम्म, हम्म, हम्म, हम्म. जायचं ना मग सुट्टीला वगैरे
मामाच्या गावी वगैरे नाही. म्हणजे सासरी वगैरे येऊन गेले, पण गरमी भरपूर आहे तिकडे पण भरपूरच आहेत.
होय हम्म, हम्म. घरी कोण कोण असताय मग?
घरी आम्ही म्हणजे आता सध्या माहेरी आई, वडील ते सगळे आम्ही
हा, हा, हा, हा तेच की मग सगळी जवळ, जवळ माहेरीच आलेत.
हो, हो ना. मग जसे सासरी आरा मिळतो तसा इकडे नाही ना मिळत. आरामासाठी माहेरच, मग काय तर हो. भरपूर झालं हो परत काय आहे ते आपल्या गावी यायचंच आहे. हो इथं आलं की फक्त फिरायचं. जेवढे ठिकाण आहेत, तेवढे सगळे सगळे बघून घ्यायचे. डबल, डबल, डबल.
तेच की आणि नाही करूच वाटत नाही मन पण तयार होत नाही.
हो म्हणजे पाय चालत नाही जागेवरून कामासा
तेच कि सासरी कस अँटोमॅटिक होतंय.
अँटोमॅटिक म्हणजे अ हो म्हणजे जबाबदारी असते ना की हा ते आपल्याला करायचच आहे. इथे कसं हा सगळ टाइम टू टाइम अगदी काट्यावर चालल्या सारखं चा लाव लागतं.
होय बरोबर आहे की. ते
ते आईकडं कसं हो मुलं वगैरे आहेत ना. एक क शाळेत जातो. आता सुटया लागलेत आणि एक लहान मुलं हाय माझं हो तो एक महिन्याचं आहे.
होय अरे बाप रे आयो आणि एवढी गरमीआय
हो भरपूर भरपूर भरपूर भरपूर गर्मी म्हणून तरी इथे माहेरी आले आरामासाठी आहो भरपूर आओ गरमी बाळाला पण सहन होत नाही, पण मला पण सहन होत नाही मुळात पण आता काही नाविलाजाय
नाईलाज आहे होय आणि एक थोडे दिवस जरा एकदा पावसाळा वगैरे झाला की मग
हा परत काय नाही तोपर्यंत इकडं सासरी जायचं टायमिंग हो. जास्तीत जास्त एक दोन तीन महिना ठेवतील आणि परत ज्या वेळेला द थंडी चालू असते त्यावेळेला तिकडे
होय बरोबर आहे की आणि जायला तर पाहिजे आता दुसऱ्याचे स्कूल व वगैरे
हम्म स्कूल वगैरे आता होईल चालू जून होईल चालू आता याच्या आसपास हो तुमच्या पण मुलांना सुट्या असतील.
होय माझी मुलगी आता आठवीला गेली. एक आणि मुलगा युकेजीला गेलाय.
अच्छा मग ते सुट्ट्याला वगै सोडली नाहीत गावाला किंवा दुसरीकडे सुट्ट्या म्हटले की तेच माहेरच मामाच्या गावी
पण ते गेलेत दोघं
हम्म तुम्हाला घरात सासू सास वगैरे त्यामुळे
होय सासू सासरे सासू सासरे काय जवळ नसतात सोडा पण कस होतय जरा घरी पाण्याचा प्लॅन च वगैरे मग जायला नाही भेटत कन्स्ट्रक्शन पण जरा चालू आहे, म कोणतरी थांबायला लागतय ना त्यामुळ जायला नाही आणि मी नाहीच जाईत. तीत हे सगळं पाठीमाग असतं त्यामुळ जवळ पण आहे माहेर त्यामुळ नाहीच भेट
असं असतं जवळ असलं की उलट भेटत नाही लांब असेल तर मग राहत तरी येत ताव
तेच की अप डाऊन सकाळी जायचं भेटून लगेच संध्याकाळीे इट होय संध्याकाळी आठ नऊ वाजले तरी होय जिऊन खाऊन असताना संध्याकाळी यायच परत काय करणार म एक वीस पंचवीस मिनटाचा रस्ताय मग एवढ्या जवळ आहे म्हटल्यावर कस लगेच होय चालायचं तरी बाळाची काळजी घ्या.
हो हे काय चालूच आहे बघा काय दम तर निघत नाहीे गरमीमुळे त्याला पण नाहीम निघत पण काय करायचं. चा नावीलाजाय मस घामोळ्यांनी वगैरे सगळ भरलाय तो
तेच कि एक महिना म्हणजे लईच लहान आणि ती एवढी गरमी मोठ्याना ते सहन होईना ना
मला पण शेकोटी वगैरे तसलं काय अस काहीच नाही. आपन कस पूर्ण हा ना पूर्ण प्याक असतो ना आपण काही म्हणजे कानाला बांधायला सुद्धा त्रास होतोय ना एवढा असं घामोळ्यांनी भरतो पूर्ण जेवढ बांधेल तेवढं
होय होय इथ असं वाऱ्याला बस तरी पण वार सुधा गरम येतय आव आणि तुमच तरी काय आता काय काय पा पायचीच सोय नाही.
हा ना मग नाही
ते त्यांना आणि त्रास
हा ना आणि म्हणजे परत पुढे पण त्रास होतो ना आपल्याला आपण आता नाही हे केलं तर म्हणूनच म या पुढे होणारच आहे त्रास कारण की हो उन्हाळ्यात झालं की असंच आहे.
होय तेच की थंडीत वगैरे असलं की चाल
हा थंडीच चालतो.
तेच कि उन्हाळ्यात लई प्रॉब्लेम ये तोय आओ सहन होत नाही, गरम पाणी प्यायची सोय नाही तेचकी खाण पिण्याचं पण गरम नको वाटत. ते
हो, हो. तुम्हाला तिथ पाण्याचं कस आता गरमी आहे त्यामुळे पाणी कमी पडत असेल
होय, होय पाणी कमी पडतंय की आम्हाला पण विकत वगैरे घ्याय लागतंय. विकत वगैरे घेतोय. घे विकत घेतोय की टॅंकर.
आम्हाला इथे सोसायटीत म्हणजे दोन, दोन दिवसातून एकदाच पाणी येतंय इथे पण.
होय मग तेवढं स्टोरेज असेल की?
हा स्टोरेज वगैरे आहे सोसायटी म्हणजे मोठी हाय त्यामुळं स्टोरेज वगैरे असं आहे. पण तेवढाच आपलं लिमिटेड टाइमिंग सो पाणी सोडणार ना आता कसं गर्मीमुळे ज्याला त्याला पाणी लागतं भरपूर. हो. अ ते
लहान बाळ वगैरे आहे म्हंटल्यावर पाणी लागतंय ना. तेच की, कमी जास्त घ्यायला लागत असतील मग?
ते सगळ्या सोसायटीने टँकर मागवलं की मग तो आपल्या पण युजला असतो. हम्म हा सगळ्यांच मिळून होईल तेवढं तस ते
हा आमचं कसं पर्सनल वैयक्तिक बोर वगैरे आहे ना
हा, हा ते बरं आहे. मग इथे ते पण आहे पण ती एवढी मोठी सोसाय ते तिथं बोर ते सुद्धा पाणी पुरत नाहीये. हा, मग थोडं, थोडं अर्ध, अर्ध
आम्ही पण जरास आउट साईडला आहे. अ एवढी बोरिंग एवढ्या एरियात पाणीच नाहीये. सगळ्या सगळ्यां घरपती बोरिंगच आहे, त्यामूळं उन्हाळ्यात लई दोन, तीन महिने प्रॉब्लेम लई
हम्म पण शक्यतो कस गावाला म्हणजे आपलं आपलं जे काय असेल ते सोर्स म्हणजे विहिरीतून पाणी समजा किंवा बोरिंगच ते तुमचं तुम्हाला हे ते बघ चांगलं आहे.
होय तेच की, आमच आम्हाला हासून पण म तरी पण कमी पडतय. काय करायचं म पाणी तरी पाहिजे मेन म्हणजे
हो पाण्यासाठी आधी हो आधी पाण्याची सगळी ऍडजेस्टमेंट करावी लाग ते परत नंतर बाकीचे
होय आणि तुमच्या तर पाई पावण लहान बाळा
हो मग काय तर माझी बहीण वगैरे हो ना बाळ असल्यामुळे सारखं कोण ना कोण येणंच जाण चालूच ये सारखं मग त्यानं तर पाणी त्यांनी तर पाणी भरपूर लागतं हूं हूं हूं हूं चालेल हो तसच होतं सगळे म्हणणार हा आम्ही बाळाला बघायला येतो. मग सगळे येणार गाडी भरून म ते पाण्यासाठी लई ग तडजोड करावी लागत.
होय होय होय होय अजून बाळाचं नाव वगैरे ठेवाय नाय काय?
नाय अजून नाही सव्वा महिना झाला नाही ना अजून मग झाल्यावर परत नंतर ठेवायचं हूं हा हो सव्वा महिना झाला की हा मोठा मुलगा हाय मला आणि आता पण दुस ठा मुलगाचा आहे. हो हो हो मग काय तर हो चालेल चालेल हो हो अ ठेवते मी हा चाले